हो आल.
हा आवाज लय बारीक येते ना हेच्यात.
हाव माझ्या मोबाईलमध्ये आवाज बारीक येते.
हम्म.
हा येचा स्पीकरच कमी आहे.
हा ना.
तेच्या हेन आवाज कमी जाईल.
हम्म.
पण हा माहित आहे का ओ धरू कानाल धरून ठेवला कि तो हँग ही होते. जाते.
मला लईच ऐकू कमी येते हेच्यातून
लहान नाही माझा स्पीकरच कमी आहे ना
तसही कार्य ॲप वरून लावला कणी तर लईच बारीक आवाज येते. हम्म थांब जरा एक मिनिट थांब.
हा चालू राहू दे.
कॉल उचलता येईल का तुम्हाला?
ते कॉल लावला की येते का मग?
आ
कॉल चालू याच्यात कॉल उचलला तर होते का?
हा थांबवून उचलले जाते ना.
हो का.
पहिले पाहिजे म चिंता नाही तर मग झिरो सेकंद वर नाही गेल पाहिजे.
नाही जाऊ द्या ना आवाज येऊ की नाही येऊ जाऊ द्या ना तिकडं. कमी ऐकू आलं तर टेन्शन नाही. एवढं काही टेन्शन नाही घ्याला लागत.
बरोबर.
हा काहीतरी लावा लागते ते फोन
सांगा
आवाज जाते थोडाफार बारीक चिरीक येत असशील ना?
हम्म.
हम्.
बारीक येेते.
हो तुमच्या घरी वावर नाही का ओ ताई?
नाही बा वावर नाही आमच्या घरी.
नाही का. काय करतात मग तुमच्या घरी व्यवसाय?
काही नाही शेतमजुरी शेतीतली व खर डवरे लोकांच्या वावरात.
हो का
हम् मी जात असतो कामाला आता आठ दहा दिवस झाले घरी हाव
हा हा नाहीव जास् लागते ना त्याशिवाय होते का
हो ना मग भागत नाही ना,
कामा धंद्याले गेल्याशिवाय होत नाही व ते
हं
कामाला धंद्याला गेल्याशिवाय होतच नाही ना,
नाही ना मग तेचतय काही उद्योग काही व्यवसाय करायला पाहत त पैसेे ना कमी पडलो.
हो
असय ना,
हे गटातून बिचारीे सार्वजनिक नाही करायला परवडत.
नाहीयना
त आपल्या याच्यावर करा लागते.
हम्म वैयक्तिक पाहिजे.
वैयक्तिक पाहिजे सार्वजनिक म्हटलं म्हणजे बाहेची कुचकुसच आहे निरा
वैयक्तिक असलं कि मग, जस आपल्या मनान आपल्याला करता येते.
हो हो मी माझ्या घरी हे आहे ना मसाल्याची मशीन आहे ना,
होा ना
हा मसाला, हळद, मिरची, जिरे ची त्याची मशीन आहे मी हच्यातून घेतली. हो त्या याच्यातून घेतली रे प्रधानमंत्री सुषमान योजना आहे कि नाही,
कोणती?
प्रधान मंत्री
हां
ते योजना होती की चालू,
हां सी एम इ जी पी.
हाव, त्या योजनेतून घेतली होती मी ती मशीन.
हा हो का
हो पण आता हे पापड. याच सिझन उन्हाळ्यातच आहे
हो हो
ते हाव ते सीजन उन्हाळ्यातच आहे हिवाळा पावसाळ्यात क निघत नाही ते,
हा
तेले ऊन पाहिजेत तर,
हम्म
म्हणून मग ते मशीन दिली बाजून उठून
तेच ना
ते दे एक माणूस वेगळा माणूसच पाहिजेत ना आमच्या घरी एवढे जण करणारे आहेत म्हणून काही वाटत नाही.
हव ना
नाही तर म त्याले वे वेगळा माणूस बा दुसरे लोकही राहत नाहीत कामाला आपल्या इथं
नाही
आता आमच्या हितं बाया ले म्हटलं किनी गावात
हम्म
या म्हणून शेवड्यापापड्याच्या व्यवसाय ला येत नही सरमा लागतात म्हण ते आम्हाले. हा गरु उ
बरं आहे ना आमाला जायपेक्षा वावरात जायपेक्षा तर बरं आहे ना बाई
नाही तर काय सावलीतला सावलीत उन्हात जायचं काम नाही.
आहे की नाही आमच्या इथं तर तस असलं तर करतात बाई उन्हात जायपेक्षा
आमचे इडे शर्माच लागतात मग ते पायले
हम्म.
त्याच्या ह्या एकच स्वागत आला करते आईले मग कायतो म तो तेतटलं वाटलं एकच सगतला का हे आता मतदान यादीचे काय यादी चालू आहेत ना
काय चालूहाय.
मतदानाची. तुमच्या गावातली नाही चालू का.
हा मतदानाचे फॉर्म भरणं चालूय.
फॉर्म भरल.
हो मीच दिले ना भरून काही फॉर्म.
हो का.
हम्म.
म्हे झेरॉक्स सेंटर आहे त मग येतात काढयली.
हम्म.
त्यान म्हटलं होतं न तुमच्या फॅमिलीचे घेऊन जात पन्नास फॉर्म भरून दिले मी
हव का.
हम्म.
हम् हम ब्यास लाख मदर आता आता जर नाही भरले ते फॉर्म तर मग यादीतून नाव कटून जातात म्हण ते
काय म्हटलं.
आता जर नाही भरले ते फॉर्म तर मग यादीतून नाव काट
हो आता नवीन जनगणना नाही झाली का त्याच्यातले वारलेले नवीन आलेले ते सगळे येतात मग त्याच्यात.
ह अ बापा स् कॉल एअरमोड वर जातेया. आवाज इवरायलागवताय माझा तुम्हाले.
हा लय बारीक येऊ राहियला बोलू राहील मी.
नाही नाही ते एअर मोड वर गेल तर तो कानाला लागवेल असते कि नाही. मग त्याच्यांत. ककडला कुकड टुकटुक टुकटुक करते ते ककडला कुकडीच ल जाते ते.
हो ना हो ना.
सारखा होती तो.
हो.
हो हो.
मग मोबाईला चार्जिंगही कमी झाली आता.
माय दोन दिवस झाली होती एवे दहा मिनट होद्या मला
पंचवीस टक्केच झाली आ मला मोबाईलची चार्जिंग बातच उतरते.
मा तर लागतच नाही तुम्ही चार्जिंगची गोष्ट करून उतरायचे मा मला एवढा टेक्निक न लावा लागत. ब मोबाईल.
आव ना.
तीन दिवस लगातार चार्जिंग नव्हती दिले
हम्म
मग तू कसा तरी लावला म तीन दिवस फोनच नाही लावले सातच कॉल केले अ सातकलचे पैसे आले सातपालचे पैसे आले मग तई म्ह लवन देले म्हणेले आता कसा मसा लाव म्हणे तो चार्जिंगले म्हणे तेवळेच कलवन म्हण बाकीचे
हम्म हम्म
मग तो येईले म्हटलं तुम्ही लावा म्हटलं बाबा कसा लावतात चार्जिंगले तेन लावला सरा घरात फिरली मी ते चार्जिंग लावायसाठी एका ठिकाणी लागला तो
हम्म
आता तशीच तश चार्जिंग करणं चालूयचं तस तसच ठेवेला आहे तेे
अ ना
ह त्याच्यावर झाला लचा कॉल झाला किं आता चार्जिंग लावून देतो असतो
काय
उलचक हे झालं बोलणं झालं समजा हे सगळ्याच कॉल झाले की मी चार्जिंग लावून देतो तू पटकन नाही तरर मग चार्जिंग राहत नाही रेच्या
होा हा
हम्म
मला ला लागते आता चार्जिंग ला
हम्म जाऊ एवढे दहा दहा मिनट उद्या म्हनखीन लावायला लागल असं संध्याकाळी
हा संध्याकाळी लावू काही
हे झाल्यावर आता एवढं होद्या पाच मिनट बाकी आहेत आता आता मी तुमच्यासोबत बाहेर बोलू राहिली झाडझुड करू राहिली
आ
मीच तर बाहेर बोलू राहिली झाडझुडू करू राहिली बाहेरची
होा काय
हम्
मी तर बसेलव ना मी वायफायच्यान इकडे येलाव ना गावात
हो का
हम्म मी आता एवढा कॉल झाला की घरी जातो
हो
हा
तुमच्या आता घटाचे काम आहे तर तुम्हाला फिराच लागतील
हम्म
आपला एअरमधवर गेला काय माहीत नाही सात मिनिटं झाले थांब थोड्या वेळात तीन मिनिटं
काय म्हटलं.
सात मिनिट झाले म्हटलं आता तीन मिनटं होऊ द्या कसेही.
हाव ना.
अरे, हे तरी आता एवढा तरी तुम्हाला आवाज चालला.
हां.
मी, मी आमच्या गावातल्या बायासोबत बोली कणी.
आ..
खान क‌ आवाज नि एकिमेकीले.
हावं न.
कॉल चालू.
हम्म.
टायमिंग चालू त्या कॉलच न, आम्हाला एक त्यांचा आवाज येत नव्हता, एक तर माझा आवाज जात नव्हता.
हो ना, मग तसंच होते ना.
तरी मग आम्ही ते, कॉल चालूच ठेवले. दहा दहा मिनटं होऊ दिले.
हम्म. हम्म.
त्याले पहिलेच सांगून दिला. आवाज येऊ की नाही येऊ आपले आवाज चालूच राहू द्या, आपले आवाज रेकॉर्ड होतात तेच्यात.
हां.
मग आम्ही सहजच तसेच, घरातल्या घरात घरातल्या घरात कोणाही सोबत बोलत अस बरं मी मग त्याचा आवाज नाही येईला, तर मग आपण घरात. आपल्या घरात बोलत असलं मग, तो आवाज त्यात बरोबर रेकॉर्ड होईल.
हा.
आम्ही तर एकीमेकीला घरातच फोन लावले, दोघीले किती मोठे.
हाव काय?
हम्म, देवरान जठाणीला, आम्ही घरातच फोन लावले.
हम्म हम्.
घरात कामं करता करता चालू, आपले काहे बोलणं. म्हणजे असंच, लेकराईचा अभ्यास घ्यायच्यासाठी दुसऱ्या अशा काही.
बरेन ना, कामही होतात आणि बोलण ही होते.
हो, आम्ही तशी लावली आ, मगशीतो ते एका का हागी ताई फोन आलता दानापूरवाल्या.
हम्म.
आणि हागिनो हाते हागीच होत्या, त्या शाळेवर होत्या.
हम्म.
त्यामुळेचतर मी तुमच्यासोबत बोलू तर, शकत नाही मग त्याचं. तेयीचे काही दोन तीनच कॉल झाले होते, मग लावायला लावा म्हटलं.
हम्म हम्म.
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. आता काहीच नाही, आवाज येऊन राहिला.